हॅलो? हॅलो?
बोला ना.
ह्म हं, हॅलो? ऐकू येतय का, मॅम? हा काय करताय, चहा झाला काय?
काय म्हटलं?
चहा झाला काय म्हणलं?
हो झाला.
हम् हम्, काय करटाय आवरलं काय काम?
काय म्हणता?
अं?
काय म्हटलं?
आवरल काय काम म्हणलं?
हा चालूकीं.
मुलं आलीका शाळेतन?
अम् म.
तुमचा आवाज एत नही ओ.
बोला ना.
हां, कुठून बोलताय तुम्ही?
आम्ही का? पाऊस नही, आज नही पाऊस.
हां काय, आमच्याकडे पण नही, कुठून बोलताय तुम्ही?
मी का? खुलताबाद अक्कलकोट.
हां हां.
हम्म.
मुल, मुल आली का शाळेतून? आम्ही कोल्हापूर मधून.
नाही अजून. हो का? हम्.
मग सुट्टीमध्ये कुठे फिरायला वगैरे गेलेला की नाही?
रीकाम आहे नाही नाही. आम्ही शताताच काम चालूए आता. मका ला खटा
होय का? शेत आहे होय तुमच?
हो.
हा. हा. आमचं पण आहे शेत.
म -
मग काय नाही बघा. काय लावता मग शेतात?
मक्का, कापूस.
हो का? पाऊस खूप असतो काय तिकडे तुमच्या इकडे? आमच्या इकडं काय? पाऊस भरपूर असतो काय म्हणलं?
नाही नाही. पाऊस भरपुर नाही सध्या कमीच आहे.
हम्म हम्म. आम्ही - पण ऊस लावतो. ज्वारी-
ह
काहीतरी भाजी. हा. असं लावतो आम्ही पण. हं.
हा.
इकडं पण काय नाही आता. चार दिवस सलग पडला. आता आज आणि नाहीय.
हो. रीकाम आहे
तुम्ही पण शेतात कामाला जाता काय?
हो. शेतात कामाला-
हा हा.
हम.
अजून काय मग? काय जॉब करता? बाय, बाकी आणि? बाकी आणि काही काम करताय काय म्हणलं?
नाही. काहीच नाही बस
हा हा. काय शिकला मग?
अ.
रीकाम आहे हॅलो.
म्हटलं
हम्म. मुलं कितवीला आहेत तुमचे?
काय म्हणता मग?
काही नाही बघा. मुलं कितवीला आहेत म्हणल?
एक मुलगीए.
हो का?
हम्म. तिसरीलाय.
हो काय? माझी पण तिसरीलाच आहे.
हा का?
हा. आहे ना मुलगा छोटा आहे. हा इंग्लिश मीडम ल का?
हम्.
इंग्लिश मिडियम ला घातलाय काय, म्हणलं?
हो.
हा हा.
तुमच्याकडे काय जास्तं पिकतय?
हम.
जास्त काय पिकतय म्हणलं? हो का? हं हं.
मग ता
हां हां.
हम्म.
त थोड का
आमच्या ईकडे पण काय ऊस, ज्वारी.
हो का? पाणी भरपूर असतं तिकडं तस वा श
नाहीतर मग काय भाजी वगैरे लावतात, शेतात.
हां.
हां भाज्या असतात, तुमच्याकड भाजी नसते काय?
नही, भाजी पाला नसतो.
हां हां.
हम्म्.
तुमच्याकडे काय व्हेजिटेरियन असत काय, नॉन व्हेज असत?
नॉनव्हेज नसत, वेजीटेरिअनच आम्ही.
हो का? हम् हम्.
परंतु आमच्याकडं भाजीपाला असं, तुरळक करतात ना. जास्त नही.
होय, मग काय असतया.
हम्म आणि सगळं जास्त, छान सगळं शेती त्याच्यामुळे जेथ ते जास्त चर लोन घेतता नाज भाजीपाला, जास्त म मार्केट मधी जायचं कार मी खिडागाव आहे ना, छोटस.
छोट हॊ हं.
हं मग त्याच्यामुळे बाहेर जात नाही, भाजीपाला आणायला.
हां हां.
आता किराना सामान काय लागल, तेवढं घेऊन यायचं. बस, नंतर भाजीपाला घरचा रा
हम्, चांगलं य की मग, चांगलं-चांगलं खायला मिळत का तुम्हाला.
हम्म.
हां आमच्या इकड सगळं केमिकलवालंच, सगळ्याला केमिकलच. हां सगळ्या औषधावरच पिकवलेलं ते. औषध मारूण मारूण मोठ करायच त्याला.
लेला असतो.
हो तेच की आपण केलेलं कस आपण सगळं काळजी- - जी घेऊन व्यवस्थित करतो ना? तस हे काय बाजारात आलेलं काय- कसं पण करायचं हे ते.
हाव. ते तर आहे.
हम्म. सगळ्यात असं केमिकलच वापरायचं.
हो. काम करता करता बोलतीए मी आता. वेळ-
होय.
हम्.
हम्म. झालं गी अजून थोडा उशीरा-
अ-
अजून थोडा वेळ म्हणलं.
हं. मला पण टास्क कम्प्लीट करायला वेळच भेटत नाही.
हो. ह.
हम्म.
तुम्हाला काय वेळेच मिळत नसेल ना शेतातून?
ह. नाही भेटत. पण तरी थोडंफार चालू ठेवते. जे होईल ते आपल्याकून.
हो.
हम् हम.
दिवसभर शेतातच जाता काय मग?
हो. दिवसभर शेतातच.
सगळेंच का?
अ. हा सगळेच.
हम्म हम्म.
तुमचंच काय मग? घरचे काय करता?
काय घरीच असते मी पण. आमचं काय असं नाही. मुलं लहान आहेत त्यामुळं काय कुठं बाहेर गेले नाही जॉब ला.
हो का?
घरीच असते मग.
हम्म. बरय.
हो. आमची पण फॅमिली मोठी आहे ना? त्यामुळे घरातले पण काम आवरत नाहीत. दिवस सगळा कामातच. हो.
हो का? कोण कोण आहे घरामध्ये?
सासू सासरे, आज्जी सासू, जाऊ दीर. आम्ही चौघं. त्यांची पोरं.
हा. भरपूर आहे म. आमच्या सारखीच आहे मग.
तुम्हाला पण जाऊ आहे का?
हो. मला दोन जावा त्यांची मुलं, माझी मुलगी - आणि कोण पायजे? हो. जॉईंट फॅमिलीये. आम्ही सहा माण - सय. मोठे मोठे आठ माणस आहे. बाकीचे लहान लहान, छोटे छोटे वेगळे.
छोट्यांचाचले त्रास असते का मोठ्यांपेक्षा
हम्म
हम्म तुमच्या इथे स्कूल जवळ आहे काय व मग काय लांब असते
नाही बाहेर पाठव लागतं आम्हाला
तेच की बसल- बसने काय
हो नाही बस अ शाळेच्या बस आहे ना इकड शाळे- च्या गाड्या येतात, बस त्या गाड्यामध्ये पाठवतो.
हां -हां दिवसभर शाळा काय मग?
ह
हम्म हम्
एके गावात काय शाळा जवळ नसतातच, लांबच असते खूप
हा गावाकडच्या नि रातनजवळ
हो
हम्
आमच्या इकडं काय अ थोड्या -थोड्या अंतरावर गेला अस की शाळा असतात.
हॅलो हॅलो
हॅलो कोल्हापूर, कोल्हापूरची आहे ना हा ते ची -चित्रात आहे तुम्ही- तुम्ही तिध जासान काय सातारा हाहा पाहिजे ना हम्म वाऱ्यान आवाज येत नाही ताई तुमचा
हो तेच तुम-तुमच्याकडून वारय ते
हा माझ्याकडेच वार आहे जास्त ना त्याच्यामुळे ना-
आवाज येत नाही आहे
अन् त्याच्यामध्ये मी शेतात आहे ना त्याच्यामुळे आणखीनच मग आवाज येत नाही आहे. शांत वातावरण नाही ना हम्म, ते विचारताय- कोण आहे मैत्रिणी आहे का कोण आहे सगळे शेतात असल्यामुळे
हा -हा हम्
हा त्याच्यामुळे मग ते विचारताय कोण आहे
हम्म चालेल ठीक आहे पुन्हा- कॉल करते, अन् एक दोन दिवसाने मग, तुम्ही कधी फ्री असता
चालेल चालेल मी फ्रीच नसते, घरी गेल की घरचे काम, शतात आली कि श- तातले काम
हम्म, हम्म तरी पण असं बोलू शकता असं कधी
हो बोलू ना डबल
चालेल मी कॉल करते पुन्हां मंग तुम्हांला
हो -हो चल-चालेल
हां